हॅलो! हां बोल.
हॅलो! हो- हो आला ना आला.
काय करायल्यास?
यालाय यालाय. मोठ्यान बोल जरा फक्त, चपाती करत त आहेस हम्म. काय मग आज आषाढी स्पेशल?
काय?
तू आवाज येईना तुझा.
हम्म.
हा आता येतोय.
हा बोल जरा हम्म.
हॅलो!...
काय मग म्हणलं आज आषाढी स्पेशल काय?
आषाढी स्पेशल काही नाही. मला.. ख फ
काय कर आता एक काम कर की हेडफोन काढ आणि बोल. कारण तुझा आवाज काहीचेत नाही ते बाकीचा आवाज आला
तं मला जमणार नाहीमग.
असू द्या आता पाच दहा मिनटं.
हॅलो...
एक कॉल आता हो दे हॅलो, एक कॉल. पुरत बोल नंतर लावू या हाआता एक कॉल पुरत बोल. होय होय यायला एक कॉल पुरत बोल आता नाहीतर सगळं आम्ही जाणं वाया.
हा बोला...
हम्म काय मग काय केलया तुझ्या. होय मी उपवास केलोय तुझ्या नंदेला काय खायला केलेस. व
नाही नाही आम्ही तसला काही करत नसतो कारण की आमचा उपास नाही आहे ना.
हम् हॅलो...
हम्म त उपास असणाल्यावर जास्त खायचं नसते ग. उपवास उपवास करायचा असतो.
प्रेम प्रेम असते कि ग प्रेम असते.
प्रेम प्रेम खाण्यात काढायचं नसत उपवास का सांगितलेले इथं. उपवास हा आपल्या शरीरासाठी चांगला असते म्हणून सांगितलेला. उपवास करा. हम्म...
बरं ठीक आहे.
करतोबा बाहेरच स्नेक्स टाईप. म्हणजे वेपर्स अ तिखट. हो अशी व्हरायटी शोधत मस्तो उपासाच्या दिवशी.
हा ना एकादशी दुप्पट. खाची मनच मानतात का नाही हम्म. गॅस..
हम....
बरोबर.. मघ आता.... आज तर काय उपास सोडायच नाही मी आहे माझ्या घरात.
हो का मी पण माझ्या घरात आहे.
ओके काय मग काय करतेस काय केलीस. माझं कॉलेज संपलं आता म्हणजे तसं ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय.
बर कशामध्ये म्हणजे काय क्वालिफिकेशन काय आहेत आपलं.
एम एससी झाल माझे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये
गोड गोड वेरी गुड
हम्म.
मग त्यामध्ये म्हणजे कसं जॉब कसला मिळू शकतोय तुला?
जॉब गं फारमा जास्त फार्मा कंपनीमध्ये जॉब असतात जिथे मेडिसिन तयार हो तसं बघायला गेलस तरऑर्गनिक केमिस्ट्री सगळीकडेच तयार होतय, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळं रॉ मटेरियलचा अभ्यास असतोय.
ऑरगॅनिक म्हणजे आपलं आयुर्वेदा टाईपमध्ये ना?
नाही, तसं नाही हाय, ऑर्गॅनिक ते म्हणजे सगळंच येतय,, आयुर्वेदिक असतें किंवा ॲलोपॅथी म्हण,, किंवा जे रॉ मटेरियल्स असतात.
म्हणजे ऍलोपॅथी, होमिओपॅथी ह्यातला सगळ्यात.
सगळ्यातला सगळ्यात सगळं सगळं, मेडिसिन वापरायला सुद्धा जे ऍसिड वापरले जातात म्हणजे असं समज जर ऍलोपॅथी जरी असलं,, तरी ते प्युवर होत नाही ना, काहीतरी थोडफार म्हणजे असतं किं बाबा त्याच, विघटित करण्यासाठी काहीतरी वापर जातय,, रॉ मटेरियल, ते रॉ म मटेरियल किती प्रमाणात, काय वापरायचं, केवढं वापरायचं, हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असतं,, तेचं बऱ्यापैकी हा,, म्हणजे बऱ्यापैकी थेरी नॉलेज असतय,, आम्हाला प्रॅक्ट प्रॅक्टिकल तसं कमीच असतय, लॅबमध्ये, पण थेरी नॉलेज जास्त असतय आम्हाला,, पण ते थेरी कळत नाही ना पटकन प्रॅक्टिकल
प्रॅक्टिकली केल्याशिवाय कोणत्याही विषयातला,, नॉलेज येतच नाही. जेवढं प्रॅक्टिकल असतय, तेवढं नॉलेज परफेक्ट.
प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरी नॉलेज वेगळच पडतेय.
हम्म आणि जॉब वरचा तर वेगळाच.
वेगळं, जॉब वर जे करतोय ते आम्ही आय थिंक सो आयुष्यात शिकलेलो नसतोय.
होय,, कारण ते सगळे सॉफ्टवेअर वेगळे असतात परतेकांची स्किल वेगळा असतेय, पॅटर्न असतोय. सगळंत चेंज असतय,, काहीच संबंध नाही असं वाटतय मला.
हम्म खूप मोठे मोठे मशनरीज वापरले जातात, एच टी एम एल सी किंवा सी पी एल सी असे वगैरे वगैरे,, ज्याच्यात औषधं किंवा तास रॉ मटेरियलचं किती प्रमाणात चांगलं आहे? काय आहे? हे सगळं शिकवलं जातय असं, आमच्यात तरी असते ऑलमोस्ट. मोठे मोठे मशनरीज वापरायचे,, मग आम्ही जे पुस्तकात शिकलेलो असतोय त्या मशनरी बद्दल
हम्म.
ते वेगळंच असतय आणि आम्ही, आम्ही जे करत तर ते सगळं वेगळंच असतय. असा विषय असतोय, हम्म.
बर,, मग आता काही तू जॉब सर्च करत आहेस का?
नाही सध्या माझं, जॉब म्हणजे नाही सर्च केला मी याबाबतीत ज्या बाबतीत मी शिकलोय शिक्षण घेतलोय, मी माझ्या आजार असं डान्स फिल्ड मुळं एमएससी वगैरे केलाय मी.
बरं
तेच त्यामुळं आणि शिक्षण घेतलंय मी ऐकात आणि माझं करिअर एकातच हाय.
आहे
असा विषय झालाय म्हणजे मला डान्स जास्त करायला आवड
हम्म
झाल?
म्हणजे तुला करिअर कशात करायचंय, हे डिसिजन झालंय का नाही अजून?
नाही असं काय नाहीये करिअर अस
म्हणजे कसं आहे तुझं एज्युकेशन वेगळं आहे, आणि आता तुझा आवड आहे तो वेगळा आहे ना,
जी माझी आवडती फिल्ड आहे जी मी मनापासून करतोय त्याच्यातच माझं एवढं अर्निंग होतंय, जेव द अर्निंग मी जॉबला लागून सुधा करू शकतोय पण एक तो एकच तोटा आहे त्याच्या मागचा कि माझ्या माझ तुझे अर्निंग काय डान्स ते माझं म्हणजे काय म्हतात आणि जवळच काम हे काय म्हणतात ते अंगावरच काम असल्यासारखं आहे, आणि मी उम काय म्हणतात ना जर फिल्ड वर्क असले म्हणजे मा शिक्षण आहे त्यातन जे झालंय त्याच्यात सुरुवातीला कमी पेमेंटवर मला काम करायला लागलं, पण जर मी नतंर व्यवस्थित त सेटल झालो तर ऑब्वियस पॅकेजेस आहेत ते वाढत जातील ना इन्क्रीिमेंट होत राहणार असं होत राहनार हाच जे प्रॉब्लेम आहे, एवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी मग डान्समध्ये म्हणजे आता फिक्स पेमेंट जर असणार असं काय तर जॉब असंत ना तर मग मला मी जे शिकलोय त्याच्या बाबतीत मला काय करायची गरजच नसते
हम्म पण एक एक काहीतरी ते तुला निर्णय कधीतरी घ्यावाच लागणार, असं मला वाटतय
आय होप सो आता जोपर्यंत मी इथं आहेाय म्हणजे आ माझं अजून लग्न व्हायच आहे तोपर्यंत तरी माझ असं आहे की बाबा मी ठीक आहे, म्हणजे माझं मी हे जे चालू आहे ते मी कंटिन्यू करू शकते, आणि कदाचित एक दोन वर्ष तरी अजून करू शकतोय माझ्या अंदाजानुसार सो त्याच्यानंत हा त्यांच्या पुढं जे असेल, आता आय डोंट नो की आतास कुठे लग्न होईल काय होईल आता इथे एक म्हणजे जिथं मी राह तो तिथं हम्म म्हणजे माझा ग्रुप हाय माझ्या ओळखीच्या आहेत चार पाच मी इव्हेंट्स मॅनेज करू शकतो इथं बसून पण आय डोंट थिंक स ना माझं लग्न पण इथंच होईल, मी इथंच राहील माझं सगळं इथनं पुढं क कंटिन्यू करेल, माझ्या नवऱ्या चा जॉब वगैरे जर दुसरीकड असला तर मला तिकडंच जायला लागणार म ते सगळा विषय अजून मी काय असं डोक्यात घेतला नाही आहे, हा हा मग ते त्या मॅ तर नुसार. आत्ता जोपर्यंत आत्ता जोपर्यंत चालू ए तोपर्यंत चालु हाय. जेव्हा ते बंद झालं. त्यावेळेला बघू मग पुढं काय.
पुढच पुढं बघू असं.
आसं तरी मी सध्या डोक्यात ठेवलय. उगाच पुढचा विचार करत बसण्यात आत्ता हातातलं काम पण सोडण्यात- हां. जो आत्ता जे आहे ते जगूया असं म्हणतोय. जेवढं अर्निंग होतंय. जेवढं कमवू शकतोय. जेवढं मी यातन- काढू शकतोय. जेवढे माझे ड्रीमर्स आहेत छोटे छोटे छोटे छोटे सगळे ते कंप्लिट करू शकतोय. तर मी या या - गोष्टतन करायलोय.
ग्रेट. गुड.
ग्रेट.
हम्म. चांगली गोष्ट आहे. पण हे जे गॅप पडणार- म्हणजे शिक्षणाच्या नंतरच जे गॅप- म हे तुला वाटत नाही का जॉबवरती इफेक्ट होईल काही अस.
खूप होणार. खूप होणार. त्यावेेळेला मग काय कराव लागणार माहितीय का मला- एखादा. जो जॉब मी करणार आहे. त्या रिलेटेड मला एखादा कोर्स- किंवा म्हणजे काय म्हणतात ना? एखाद म्हणजे - हां. एक्स्ट्रा. फर्ड्स मला त्यावेळेला कराव लागणार. जेणेकरून जो माझा गॅप पडलाय- शिक्षणाचा म्हणजे पासिंग इयरचा गॅप आणि मी जेव्हा जॉब- -ला लागेन ऍक्च्युअली. तो जो गॅप आहे- तो भरून निघेल. नाही तर मला असं काहीतरी करायला लागणार की बाय वन म्हणजे काय ना- गेट वन अस काय तरी कराव लागणार. की ते ह्याच्या सोबत सोबत सोबत सुद्धा- दहा मिनटांनी
हम.